हॅलो.
हच
हा बोल ग बरी हाईस काय.
हो तुम्ही कसे आहात.
बरी आहे बघं.
काय कुठं पत्ता नाही, कुठं गायब झाल्यास.
तवा पुण्याला गेलतो गं. आणि मी गेलेतो तिथं मावशीच्या घरात अगं रेंजच नव्हती मला.
हां हां.
म फोन क हां मग फोन करायचं अस ल बाहेर याय लागायचं अपारमेंटचा रेंजच नव्हती. हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो?
हॅलो? अगं, तुझा आवाज कट व्हायलाय. हां बोल आता आला बघ.
हो जेवलीस काय?
होय आत्ताच तू?
जेवलो. अ तेच अगं मी केलोच नव्हतो किती दिवस झाले म्हणजे दहा बाराच झाल्यात. म्हणजे अक्षता जेव्हा कराली तेव्हा अक्षता बरोबर फक्त बोललेलो आणि आज प्रीतीने फोन केलती गं. म ती मला म्हण करतीस काय नाही तु? मी म्हंटलं अग मी केलोच नाही ते. कुणाला फोन करायच ग? एव आता तुला पण बोलू शकतोय, खर बाकीच्या लोकांशी दहा मिनट कस बोलणार आपण.
हं हं हं व्हय माझं पण सृष्टीच, मी पण सृष्टी फडतारेलाच करत होत तो. तीच लिमिट सपलय तीच, म अक्षताला नी अंजलीला केला अजून हायीत माझी बाई खरं उरल्यात
अग मम्मीच्या फोन वर घे की आणि त्याला करायचं.
व्हय
तस करायच आता मी पण तेच करणार होतो. घरात दुसरा फोन आहे बघ तो आणि म तस कुणाला तर बोलायला लावायचं.
व्हय असं पण करू शकते खरं
मला वाटलं तू करत असशील, कारण तु डान्सच तेन काय काय होतं हां सायलीच स्टेटस तुझं काय नव्हतं व्हय, मला वाटलं तुझ पण असल सायली स्टोऱ्या टाकालती ग-
हम् हम् तिचं होतं ग त्यांची परीक्षा झाल्या नाही आमची परीक्षा होती त्यामुळ आम्हा मला तर फ्री होत.
हा हा हा
झालं बाई तुझं म सगळं.
सगळं कुठं बाई अजून हाय
म आता क्लासला सुट् ते काय?
व्हय आता सुट्या चालू होतय बग. भेटला का नाय?
तुम्हाला एवढ्या सुट्ट्या असुन गावाला गेलतीस का नाही?
गेलतो की चार पाच दिवस आजी इकडं आताच आलो. तेच कास्ट व्हॅलिडिटीच तेच चालु होते ग डॉक
या व्हय ग, ती केलीस कास्ट व्हॅलिडिटी?
व्हय आलं की.
अ व्हीलिडिटी आली.
होय कालच आली बघ. बाई लई लई फिरलो.
अग माझ्याकडे जर डॉक्युमेंट नाहिच वेदिका काय सांगू तुला मी केलोच नाही कास्ट व्हॅलिडिटी. कॉलेज, अग त्यांच हाय. त्यांच हाय खरं, त्यांच्या हिंदू मराठा पडलय ग.
अय य्य.
आणि त्यांच होत बरोबर ते, एकोणीशे साठच्या आधीच लागतय ना, तर तो दाखला हाय खर ते ते हिंदू लावाय पाहिजे होतीत. ते हिंदू मराठा पडलय.
मग ग.
मग तेच सांगायलोय, होत नाही माझी कास्ट व्हॅलीडिटी.
कोणाचच नाही तुमच्यात?
नाही ग कुणाचच नाहीये? कुणाचच झालं नाही अजून ते?
आग बाई
अ ऍडमिशनच्या वेळी अवघडच हाय.
कास्ट व्हॅलिडिटी मेन लागत्या बघ.
होय आ ते साथी दारावरनं पण निघते वाट त काय तर ते बघायला पाहिजे म मला.
बघ नाहीतर तुला आद वीस तीस वीस पंचवीस दिवस न आलं माझं आज.
होय. ए तू कोल्हापूरला गेलतीस का वेदे?
होय तीन चार वेळा फिरून आलोय बाई एकटी.
एकटी? होय बाई दरवेळी काम सोडून कसं येणार?
जा म्हणली तुला पण कळतंय घरातली आणि तिथं ढिग भरल्या गर्दी आता सगळं हो ओरिजनल चेक करतात. होय.
म्हणजे कोणाची होती म आधी कास्ट व्हॅलिडिटी?
माझ्या दादाची होती. चुलत जरा आमच्यात हायेत. भरपूर जणांच्या हाय. परत का आजोबांचा दशा दाखला होता.
हां आ माझा पण हाय ग टाकलं हाय कि, खरं ते जण जात चुकीचे हायं.
हे य बघ की जरा मग
आता ते होय ग असं बघायला पाहिजे कनाय वेट ते ऍडमिशनला हे होतंय ग
मग आधी ह्याच्यावर जरा करशील की नाय आता आलं जून महिन्यात चालू होतय ऍडमिशन.
अगं ती रिसिट चालत्या सोड तीन महिने तीन महिने चालते ना ते नंतर दिलं रिसिट नाहीये म्हण जे आपण जरी व्हॅलिडिटीला आता कागद दिलो, तर व्हॅलिडिटी काय लगेच होत नाही ग म ते त्यांनी रसिट देतात ती चालता म्हणा ऍडमिशनच्या वेळी
हं
हा म आपण नंतर तीन महिन्यात खर त्यांना व्हॅलिडिटी द्यायला लागत्याया
हम् आमच्या पण आजोबांचं, चुलत आजोबांचा शाळेचा दाखला सापडत नव्हता बई- लई फिरलो, पैसे मागायला लागलीत शाळेवाली ती मदत करा पाच हजारची त सात नंबर शाळा म्हणून हाय तिथं, होतीत मग शेवटी दाखला त्यानं च्याच घरत गावला बाई नशिबाानं
होय, एवढं पैसे मग काय ते व्हॅलिडिटीला एवढं पैसे लागणार नाय
बघ की नाय तर काय सगळंच क काढूनं घेत ल मग ते
हूं हूं बई लय बरी ये बरी ये लय फिराय लागतय ग वेदिका
होय. तीन चार चक्रा झाल्या एकदा म्हटंला, एकदा म्हटंला आजोबांचा अजून एक पुरावा आन माझ्या सख्या आजोबांचा एकदा म्हण आणि काय तर नगरपालिकेतन आणायला पाहिजे. अंस दोन वेळा झालं त्यान हे केला मी म्हटलो मग त्यांना एकदाच तुम्हाला सांगायला येत मी काय म्हणलं एवढ्या लांबणी यायचं तर- चेष्टाय काय.
मग मग काय म्हटलं
य म्हणून तुम्हाला बघायला येत नाही काय आमच्यावरच असते आणि पावशीर
म.
ते अ आमच्या घराच प्रॉपर्टी कार्ड पाहिजे होतं डपाळ्यावरन ते निघत नाही प्रॉपर्टी कार्ड ते मग ते आजोबांचा पुरावा म्हण घ्यायचा ते लगेच निघत नव्हतं त्याला आठ दिवस लागणार होती म मला तर ते आठ दिवसात द्यायचं होत त त्याला नेक्स्ट त पैसे देऊन सगळ ओळखी म मग करून आम्ही घेतलं बाई.
बाई बाई.
म्हणजे
ते होय ग खरा ते पण एक म माझं तर काहीच नाही डॉक्युमेंट काय करू सांग.
तू आधीपासून जरा करायला पाहिजे होतीस गं
अगं डॉक्युमेंटच नाही वेद्य काय करणार.
ते की म
अगं चालतंय खर ते एकोणीशे साठच्या आधीच लागतेय ना
विचार की तरी पण आणि एकदा तुमच्या चुलात कोण नाही तसं
कि त्यांच्या भावाच आहे कि अ हे चुलत भावायचं खरं त्याला एकोणीसशे साठच्या आधीच लागतय ना
मग त्यांचा त्यांचा कसं काय त्यांची कास्ट व्हॅलिडीटी निघल्या कोणा
नाही नाही कोणाचीच नाही आहे बाई मी शिकालो माझीच निघणार
अग बाई पुढे पण उपयोगाला
होय ग बघतो की आता थाम संध्याकाळी ते ह्याच्यावर पण निघतेय म्हणा प्रॉपर्टी कार्ड हे आपलं असते सात बारा.
हा हा हा.
ते पण असल तर चालतय म्हना.
माझा दादा आहे गं तिथं आता कोल्हापूर जिल्ह्यात तर मा पप्पांच्या मावशीचा मुलगा. मग त्याच्या हातात असतय सगळं. कॉलेज आता ऍडमिशनच वगैरे चेकिंग सगळं तो म्हणला पहिल्या ते डॉक्युमेंट सगळ लिस्ट तयार करून व्यवस्थित करून घ्या नाहीतर नंतर ना ऍडमिशन ओपन मध्ये होणार.
हा मग तेच की ब ते बरोबरच आहे ग ओपन मध्ये करून काय उपयोग आहे ऍडमिशन?
तेच की एवढं आपल्याला तर फॅसिलि मिळतीया तर आणि फी किती आहे बघितलीस? ओपन ला
होय.
लाखात फी भरणार आहेस?
नाहीच की.
मणला करून घेत ग बी इथे
बघतो की काय काय हुतय उम कुठे घेणार आहेस
ला
एम सी ए मी एक्स्टर्नल करणारे. आवाज कमी कर सारखं विराज. एक्सटर्नल करायचं म्हणालोय.
एक्स्टर्नल कुठं करणारेस?
कोल्हापुरात बघायच कोणत्या कॉलेजला हाय पहिले एक्सटर्नल तिथे टाकायचं.
ह ह.
स मनालोय.
का असं का कराल्यास?
बाई काय करू मग काय तर करायला पाहिजे का नाही ते.
हो ते पण हाय सोड.
नसतात. मला शिकवून उपयोग नाही ग होय बघ बघालोय जॉब पण बघालोय आणि ते पुन्हाह त्यांना सांगून पण ठेवले बघूय.
कस आवाज आलाय का? होय बाई कसला आवाज आला कसला आवाज?
अ आरसठलं बाहेर बसलय.
एवढ.
होय झाड आहे नाहीत आमच्यात
हा हा हा हा.
सगळं पुण्यात ते जाणार आलीस तर बघून. करून घेवेय. पैसे उगच काय? घेऊन ते काय करू नक खुश.
नाही बे पैसे खुठ देतस ब पैसे पैसे का नाही पैसे काय दयचेस.
मिलव काय
हा तू लाव. ठेवतो ना आम्ही
हा.